आवाज ई ना झालाय.
हॅलो.
हां आवाज येतोय काय? हा चहा झाला काय?
होय तुमचा?
होय झाला की.
हम्म हम्म, काय नाय बघा पावसाचं वातावरण झालंय.
हां हां, आमच्याकडे पण झालंय पावसाचं वातावरण. पाऊस पडा लागलाय आता.
होय, आमच्याकडं पण, यंदा खूपच पाऊस आहे ना.
हं.
त्यामुळे.
हा.
बाकी आणि काय चाललंय.
बाकी आणि काय नाही. काय मग संध्याकाळी काय मेनू करणारात. वेगळं काय डिशेस वगैरे...
असं काही ठरवलं नाही. आम्हाला जे आवडेल ते करतोय आम्ही
हां हां.
काय आवडेल ते करायचं.
फिरायला कुठे गेला होता काय नाही. फिरायला कुठे गेला होता का नाही. हा हां कुठे गेला? होता फिरायला.
मालवणला जाऊन आले.
हां मग दरवर्षी जाताय काय? फिरायला कधीतरी जाता